काय करती बिजे आहेत नाही यात्रे.
रेवुला य तो मीठर बक ना.
नाही ठरवल यात्रा कधी आहे.
यात्रा आहे थर्टी वन जुलै. एकतीस जुलैला आहे.
होय.
ती बी तुम्हाला माहित नाही आणि गावात राहता. यात्रा माहित नाही तुम्हाला.
असणार कधी सत्तावीस ला.
हो सव्वीस सत्तावीसला एखादा महिनी.
मंगल्याची अस्ती ना जत्रा. काय
हो सत्तावीस ला बांगलीची असते. बांगलीच असते तिकडीची.
जाणार आहे की नाय?
जाऊया की. तुम्ही आला तर जाऊया.
हम्म
तुम्ही काही येत नाही आमच्या बर
तुम्ही जावा गाडीमध्ये फोर व्हीलर मध्ये. आणि आम्ही जातो भिजत पावसात.
आम्ही पावसात न जातो. आमच्याकडे कुठाई फोरव्हीलर.
कुठन तुला म्हणलं नाही टू व्हीलर वरन गेलेलो आपण मध्ये म्हटल तुला मागच्या वेळी.
ते फोर व्हीलर मधन नाही टू व्हीलर वरन गेले. राखीच्या फोर व्हीलर मधन राखीच हो
आपल्या इकड
आपल्या हिकड काय गावात निवांत आहे. आपल्या इकडे काय दहा ते दोन बंगल्यात कस दोन दिवस असते रात्रीपासन सकाळपर्यंत.
दोन दिवस काय ते धुळलास करते नी.
मग काय त. धुरळा म्हणजे धुरळाच असतो. दोन तीन तास सपल सपल पैस म परत परवाच काय ते गप
तीन तासात काय रं?
तीस हजार जाते तिथे, तासाला दहा हजार जाते.
काय बा रडते जत्रा ऊरावच काय जत्रत घेऊ वाट तुम्ही ऐका कायन झालेय परत? ती वेगळी तू बा गोष्ट.
खरं त काहीच कळतं नाय ते दोन दिवस काय ऐकू येत नाय.
नुस्त चुईई य ठिक आहे माझ ऐक पाव्हण मला म्ह आहो भात वाढा होव काय. कुठला भात, कुठला काय त्या भात? काय आता कारायच का ऐका नाही र ले वो. काय कसं होत बघेल न आज हम्म. आता यात ले येताय. कार कारखान्याच नाव आहे बघा म्हणत्या उदगिरी शुगर. तिथे लिहिलय आता बा वाचंल हो.
काय आता जत्रा म्हणल्यावर जरा चालयस तेवढं आता काय करत दोन यात्रा ह तरी पण आपल्याला अस्रा
डिसेंबर का नोव्हेंबर महिन्यात.
हो नोव्हेंबर महिन्यात एक न हे होते. आपली जुलै महिन्यात एक देव दिवाळीची न हयाची डिंसेबर महिन्यातच असलं.
ह्यो कीतवा वार फोन आहे, चवता आहे का कितवा?
हयो मगाशी दुसरां की तिसरा असेल, का चौथ असेल? मगाशी तुम दोन केलात. पण हयो चवता असल, आसलं बोलल त चालते व्हय याच्यात?
चालतेय पण शिवी नाय चालत, शिवी नाय चालत.
सलं काही बोलायचं नाही, आसं आपण काय करतोय ते सांगायचं नाही. एवढं काय नाही प्रिकॉशन्स. बाकी काय तुझं काय कॉलेजच काय करणार आहेस?
बघायच आता.
इंटरव्ह्यूचच बघ आली का तुला ती लँग्वेज क्लास लावलास ते, जमते का बऱ्यापैकी इंग्लिश?
जमतेय जरा हळूहळू.
काय अर्थ पहिल्यापासन आपलं पहिल्यापासन मराठीत सगळं आपल्याला त्यामुळं इंग्लिशला लय प्रॉब्लेम येतो. मला तर बाबा लय ताप झाला तुमच तुमच होत का इंग्लिश मध्ये शिकवाचे तेव्हा. हो जायच कधी म्हणाव आम्ही कॉलेजला कधी जायाचं सुट्टी आहे आज. आज सुट्टी आहे बघा असली कसली सुट्टी हाय जे अरे मला कळलं नाही. आज काय क झोपलेलो. सुट्टी असेल तेव्हा कॉलेजला पोत.
बा मला कस करतेेत घ्यायला आलेलो का नाही. दुध्याला लागल घरी मग च प्रथमेशच काय कळणा तुमचं काय कळणा झालंया प्रथमेशच तर म्हणला कॉलेज संपत आलं ड्रेस शिवाय टाकलाय नवीन कॉलेजचा.
आर पार दोऱ्या बिर्याणी गेलेल्या कॉलरचे ते.
हम्म हम्म हम्म आलाय तो. असली कसली इसतरी करायचंस त्याला.
अर दोन ती पाग हे झालेलं.
इस्तलन दुसरीकडे.
आर दोन ग
हो हो हो बसलं बसलं. त्यात कॉलेजचे कपडे एवढ्या चांगल्या क्वालिटीचे असतात गावात.
म.
माझा वाला शर्ट माझा आहे अजून कॉलेजचा शेवटच्या दिवशीच ते अ पोरास्नी प्रॅक्टिकल झालं ना शेवटचं खिसा जेवढा फाडला खिशच्या पश्यात खिसा फाडला तेव्हा शर्टाचं बटन तुटलं या. एवढेच आहे परत नोरन लावलेला ये एप्रन .
पाजारीच.
हो पोरगी नेली त्याच्यातच आपने नेलं तिच्या याच्यावर . तिचीच एप्रन. आहे आता घरात सांग बघा की माझ्यात ते दिसेना पाच मिनट छत्ती सेकंद.
हो डीजे काय येतोय डीजे गावात.
आता सात तारी बुक झाली ती चार तरी
कुठल्या कुठल्या मंडळा
झे पीचा रॉयल मेंबर. रॉयल मेंबर्स परत शिवाजी मंडळ परत म आई. परत आपल्या मंडळात आमच्या. मला याचा टायगरच की फिक्स असतो या.
व्हय.
हम्म परत गांधीनगरवाले काहीतरी वीरा का काहीतरी लावणार आहेत वाटत.
तुमचा ठरला.
ठरला की आपला.
कुठला?
आपल्या काय उपी असत दर वर्ष कावाझ . पुढच्या वर्षी बदल्या कोल्यास त्या. या वर्षी तात्पुरता अस ताटा लागला.
हम्म.
हो तर काय म्हणतोय तीस हजारात परवडत नाही. अर गावात आमच्या पोर आमच्या अठतरा हजारात आणते बिज. तुला काम पंधरा तीस हजारच परवडत नाय.
पस्तीस हजार करा म्हणटल पोर आमच्या मंडळात वीस पस्तीस हजार कुठंन आणू म्हणावं.
हम्
त्यात मी बारीक सारीक धरण विस् करायचे
हम्म त्याचा बैला ऐ काय बहती मला वाटतंय त्याचा ती भागश व का बरी गाड्याची ही झाली काय सभ
हम्म कार नाही तथ त्यांन काहीतरी योगदान दिलं ते काहीतरी त्यां दिले आलं योदार न हो काहीतरी दिलेलं आहे
नाही त्याच्या बैलाव काहीत अन्याय झालेलं का
होय काय माहिती त्याच्यावर डेरी डेरी तीन पनीरच्या दुकान आहे ते तीन त्याचे साताऱ्यात टॉप चालते कामगारय ते कामा आला तिथे दोन दुकानावर एकीकडे एवढी जज ह हानक परत लाईट आहे का नाही ती आपली स्काय लाईट
हम्म
जयात पण ह पार्टनरशिप आहे विरात पण पार्टनरशिप आहे फिरायडय म्हण त्यात पार्टनरशिप आहे बिझनेसमॅन झाला आता ते मोठ
मग हे क्षेत्र सोडलं तरी आता दुसरं क्षेत्र आहेचद्या
मग काही तर त्यामुळे ताठठा लागला मस्ती आहे चला भाव मंत त्री इकडं आल्या उचल ना आपतात त्याला
काय मागच्या वर्षी गाडी बुलेट वरच उभ राहायलार मार काचेर म्हणलं मागल्या सारखं बोल तुझ इथे हठ पण आलाचत आदी आमचं म्हणडा एवढं टपच आहे काय का ना भा हम्म आणखी बघ डी जे तस चालय क्लनचट रमायचं गावात हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा आर मी गावाच डीजे च म्हणलं क्लीनच ठरवायचं
होय आणि मग त इंडिया ठरवल्याला
काांतील त्याच क्लीनच म्हण नाही आरपीच व्हाईट नॉस
म
एलेक्सवाला जा आणणार त
होय
हम् तुम्ही कुठला रा आणणार तुम्ही कुठला आणणार
कट्ट पोर काय आहे तिथं वा जेस
ह त की पोरंला का तुमच्या म्हनात जास्त
अरे आहेती पण नाहीती की प काय माहती आता काय माह आता भाऊ भाऊ आल्याशिवाय तरी
अभी जत ह आम क्या आपल कामच आहे ते अ म पल होगाय मण तर आमही र कमे मग त्रास होतो डीजे चा
ह
म्हणलं होईल त्रास बराबर होईल त्रास म्हणले इतन मागं चालू केलं जातं मी आता व होत नव्हत आता व्हायला लागलाय त्रास असं नते म्हणलं म्हणलं तर घरात आहे मी तुला फोन करत तो म्हटलं परत सांग तू कसा त्रास होत तुला म्हणलं म्हातारा झालाशिय त्रास सण करायच झारा मा म्हण का त्रास सण होईना का मग ते या बाहेर पावश नवा डीजे बीजे कशयला पाहिजे तुम्हाला म्हणते
ह
म्हणलं आता कशाला पाहिजे आता काय सांगू म तुम्हाला तेवढंच म्हटलं एकचं एकदाच लावायंच परत लाव नाही.
म्हण त्याला म्हणला शिक
हो म्हणत्या अर बंट्या काय करतंय आता निवांत
पाणी पाणी हे दाखवत चालू केली.
त्यानी होय, कुठला
किती झाले नऊ एकावन्न झाले.
होय.
चार झाले ना आपले पण
काय तुलाच माहिती
चार झाले बहुतेक
हम्म झालं दहा मिनटं.